हॅलो.
हा ताई आवाज येतोय का?
हॅलो.
हा आवाज येतोय का? म्हटलं.
हॅलो आवाजच नाही येत, बाई ग का करावा?
तुम्ही रेंजमध्ये या ना.
हॅलो
हॅलो हा बोला ना ताई. हॅलो, आवाज येतोय का? रेंज मध्ये या.
हॅलो आवाज येतोय?
हो मला येतोय आवाज तुम्हाला येतोय का?
हा आता आला आवाज बोला ना ताई.
हा मला खबर झाली ती
आला हं, ह अहो लय वेळची कॉन्टॅक्ट करते कोणाशी पण. फोनवरती बोलणच होत नाही
हो का तुमचा रेंजचाच प्रॉब्लेम आहे हा बोला आता येतोय आता आवाज हो रेंजचा प्रॉब्लेम आहे तुमचा आता कुठे उभेय तिथेच थांबत चला म्हणजे तुम्हाला रेंज मिळेल बाहेर आल्या का? हा बाहेर आले म्हणून तेंच्या आदी बघा तुमच्या घरात रेंज हा मी नाशिकून बोलते हा बोला.
हा हा कसे आहात? बरे आहेत ना, हा हा हा. आओ माझ पाच टास्क आले होते बरं का माझे पण पूर्णच होत नव्हते, तीन झाले होते ते पण फक्त फोन लागतोय आवाज येत नव्हता, आता कसा आवाज येत नव्हता हा तस आता ये फोन आता आपलं बोलणं झाल्यावरती मग एक टास्क आपला वाढणार ना?
हो. तुमचा रेंजचाच प्रॉब्लेमये तुम्ही रेंजच्या ठिकाणी थांबत चला.
हो हो हो. हा बोला ना बोला ना आता.
पण हाय ना सणांविषयी बोलू आपण हा दिवाळी विषयी बोलू आपण, सोप्पा विषय मस्त.
हा.
माझा आवडता सण दिवाळीचाय, तुमचा कोणताय?
हो मला सगळे सण आवडतात, तसे मी तशी मी मुस्लिमये, मुस्लिमये मी पण मला सगळे सण आवडतात, हो हो.
अच्छा हम्म.
हा हा. सांगा ना दिवाळी बद्दल थोडी माहिती सांगा हा.
भारतामध्ये सर्व ज सर्व सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. आणि त्यांच्यापैकीच एक म्हणजे दिवाळी. दिवाळीला दिप पावली असे देखील म्हणतात, हा सण म्हणजे दे दिव्यांची रोषणाई असते संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळवून टाकायचा असतो. अ इंग्रजी महिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर म्ह ये दिवाळी हा सण येत असतो तब्बल चार दिवस त्या सणाचे महत्त्व असते
हो हो. भाऊबीज सगळ्यांत भाऊबीज भाऊबीजला तुमच्या मध्ये फ फार माया नाही का? भाऊ बहिणीचा सण.
हो तो चौथ्या दिवशी साजरा करतात. हो चार दिवस असतो हा सण, हम्म. म शेतीचे कामं वगैरे ते अ संपूर्ण घरी धान्य आणले जाते, मग हा सण साजरा केला जातो. त्याच्या आजु तर घराची आणि परिसराची स्वच्छता केली जाते. ल घर आवरतो आपण सगळे साफसफाई करतो, घरातली पण. भांडे वगैरे आवरतो सगळे धूळ बसलेली असते, ते सगळं काढून वरचं माळ्यावरचं सगळं सामान साफ सफाई करून सगळं स्वच्छ करून ठेवतो.
हा हा पहिल्या दिवशी काय ती वसुबारस काहीतरी असत ना?
हो वसुबारस पण असते.
वसुबारस दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन असते.
हो.
हा. म्हणजे मला पण माहिती थोडं थोडं. हा हा.
अश्विन महिन्यात च शेवटच आणि शेवट आणि कार्तिक महिन्याची सुरुवातच अस असे अस सनाचे दिवस असतात
हो पहिले गाय वगैरे नाही का जच्या घरी गाय वगैरे असेल त्याची ओवाळणी वगैरे व्हायची
हो व वसुबारस च्या दिवशी
हा गाईला मोठ नाही का त्याच्यामध्ये हे असतं हा लक्ष्मीपूजना दिवशी पोळ्या वगैरे करून आणि देवीची पूजा वगैरे करतात ना
हो हो बरोबर
हा आणि तिसऱ्या दिवशी असत भाऊबीज हो माहिती आहे आहे मी आव अंगणवाडीला होते मला माहिती आहे बरस
हो का
हा हा ह
मग दिवाळीच्या अगोदर आहे ना अ छान छान आपलं तिखट गोड पदार्थ बनवले जातात लाडू चकल्या शंकरपाळे करंजा चिवडा हे हम्मम्म हो आनरसे पण बनवले जातात हे तर मुख्य पदार्थ आहे हो मी घरीच बनवते सगळे पदार्थ
हा हा हा कुठुून बोलत म्हणे नाशिक
हो होच्या बेसना लाडू रवेचे लाडू अनारसे बर्फी चिक्की
हम ह ह हो पण घर त्यासारखी टेस्ट नसती ना फार
हो आता बाहेरून बरेचशिवाय आता बाहेरूनच बनवून घेतात शंकरपाळे अ हो चिवडा वगैरे
आम्ही पण बनवतो हा
दिीपोळीच्या दिवसांमध्ये हलवाई अ असे स्टॉल लागलेले असतात बाहेर तर काही बायका तिथून पण करून घेतात असं आणि दिवाळीच्या अगोदर आहे ना अ सगळे नवीन कपडे घेत दात हो आणि वेगवेगळ्या अशे खाद्य कपडे वगैरे ह वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची मागणी असते आकाशकंदील रांगोळी फटाके सुगंधित उठणे साबण पणत्या असे खूप सारे खरेदी करतात
चार पाच दिवसामध्ये फार मजा येते नाही कसे सगळीकडे दिवे लागलेले असतात रोषणाई असते का आकाशकंदील वगैरे हा हा हा आणि तिसऱ्या दिवशी तर भाव बीजस्तो चौथ्या दिवशी त्या दिवशी तर बहीण नाही का भावाची वाट पाहत असते कधी भाऊ येईल न्यायला
हो सगळे जातात भावाच्या घरी जातात हो भावाला ओवाळतात भाऊ मग काहीतरी गिफ्ट देतो बहिणीला
हम्म
आणि लहान मुलांना तर मग एक आनंदाचे पर्वच असते आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी हा मामाच्या गावात जाऊन तिथे मग सगळे एकत्र येतात खूप मजा येते तिथे सगळेजण भेटता फराळ करता वेगवेगळे पदार्थ असं छान वाटतं मस्त आणि पहिल्या दिवशी ये ना दीपवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर उठून अ उ र्न लाऊन अभ्यंग स्नान केले जाते. नंतर नवीन कपडे घालून अ फटाके वाजवतात. आणि मग नंतर आपण जो फराळ बनवलेला असतो वेगवेगळे तिखट गोड असा फराळ करतात. मग घरातील मुली स्त्रिया दारापुढे किंवा अंगण असेल तर अंगणामध्ये अ रांगोळ्या काढत अ हो रांगोळी वगैरे काढता म्हणजे जशी जागा असते तशी कमी जास्त काहीचं अंगण मोठं असतं तर मग मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतात, काहीचं आपलं आता फ्लॅट मध्ये वगैरे छोटे छोटे जागा नसतील तर मग छोटी रांगोळी काढतात, पण काढतात. ह सणाला खूप रांगोळीचं पण खूप महत्त्व आहे. आणि अ धनत्रय दक्ष धनत्रयदशील आहे ना. अं संपत्तीची आणि धनाची पूजा करतात. आणि मग दुस तिसऱ्या दिवशी ना नरक चतुर्थी असते नरक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर करू आंघोळ वगैरे केली जाते सुगंधित उटणं लावलं जात तेलाने मालि वगैरे करून आंगोळ केली जाते. त्याच्यानंतर फराळ करतात.
आणि पहिलं कस होतं मग ते मोती साबुण ला म्हणजे नाही का दिवाळीला मोती साबूनच सगळ्यात फेमस असायचा. मोती साबना पहिलं तर काय पहिल्या जमान्यामुळे का कहीतरी वासाच साबण भेटायं पण आता तर काय सगळे साबणच साबण झालं त्याच्यामुळे मोती साबण पहिला आमच्या वेळेस पण मो साबण आणलं तर आम्हाला वाट इतक आनंद व्हायचा का आता मोती साबण आंघोळ करायची.
हो आम्ही पण करायचो ना मोतीस अजून पण आणतो आम्ही मोती साबून दीपवाळीला.
हो आणि आता कस आता सगळंच हे झालंय त्याच्यामुळे काय एवढं नाही. पहिलं फार आनंद वाटायचा नाही.
हा
हम हम हम्
मग त्याच्यानंतरचा दिवस हा असतो दीपावली पाडवा किंवा बलप्रतिपाद आपण म्हणय. दि मग या दिवशी ना आपल्या प्रिय व्यक्तींचे किंवा वस्तूंचे औक्षण करतात. म्हणजे पूजा करतात त्या वस्तूंची किंवा आपल्या आवडीच्या व्यक्तींची पूजा करतात किंवा वस्तूंची पूजा करतात. आणि दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे अ भावबीज असतो. भाऊबीजाच्या दिवशी ना बहीण भावाला ओवाळते. भाऊ काहीतरी त्यांना भेटवस्तू देतात. अशी प्रथा आहे अगोदरपासून
हम् हम हम
मग असं केल्याने भाऊ बहिणींच्या नात्यामध्ये पण गोडवा निर्माण होतो.
गोडवा हो गोडवा राहतो गोडवा.
ते घरी जाण म्हणजे ओवाळण वगैरे. नी गिफ्ट देण भावानी याच्यामध्ये खूप असं आपुलकीच नातं असत. हो.
म तर हा.
आणि दिवाळी हा सण तर सगळ्यांनाच आवडतो. सगळं रोष नाहीई सगळीकडे सुख समृद्धी असते. छान वाटतं. छान वाटलं ताई तुमच्याशी बोलू धन्यवाद हो धन्यवाद.
फोन करत जा ताई मला अ.